बोला आओ माझा आजचा टास्क पूर्ण झाला ना तेजं आज होत नव्हती मग मी परत रीफ्रेश केले पंचवीस झाले आता हा सव्वीसावा आहे
हा हा माझे मग आता अ वीस झाले पूर्ण
वीस झाले तुमचे
हो वीस झाले
अच्छा हं हा हा
काय म्हणता या
मम्मी म्हणती तुथे येऊन त्यांना करायला लाव म्हटलं बर हा म्हणं हे तुमच्याकडे गप्पाला येऊ आता हा शेवटचा अन हा हम तुम्ही परत संधाकाळी करा मला माझं आता झालंय कारण आता मला
अशेच बोलते आणि बसते दोन दिवसाचे कपडे धुवीत
अहं दोन दिवसाची खपडे नाही नाही करा करा मग नऊला करा रा नऊला कामं आवरलं की सांगचा
नितू मामीला करून पायचं आहे तिला लागला त र लागला बुवा असं म्हणलं करून पाहू तिचं कारण फोन अ फ्रेंडचा टास्क कंप्लीट झालाय ना मग ते म्हणे लागतो का नाही म्हणे मला
हा हा माझा आओ कंप्लीट व्हायच्या आधी एकदा तुमचं घ्या करूनू मग माझे चारच राहिलेय ना चार का मीनी आणूला एक करीन सरू मावशील आणि तुम्हाला एक झाले माझ चार-पाच, होऊन जातील अशी पण पूर्ण, मी थांबून घेते मग मी तुमच्यासाठी तुम्ही पूर्ण करून टाका.
तथिरात तुमचे
हा, केल्यावर चार रात्या चार ते मी अशी कुडं लावल त
हा ना, त्याच्यामुळेच म्हटलं थांबून घ्या, एखादा कॉल माझ्यासाठी बाकी राहू द्या.
नाही चाल नाही राऊ देईल नाही एवढं काय?
कारण नई लागला न् मी तुला फोन, त तुम्हालाच करावा लागत
उद्या, आ उद्याच उद्या पर्यंत करून घ्या, मला तुम्ही मला सगळे काॅल. परवा मग परत माझ्या मैत्रिंचा बड्डे राहिल, त म परवा परत तुम्हाला टाइम द्यायला नई भेट
नई नई, मी आजच जेवढे होईल तेवढे पूर्ण करील तुमचे, तुमाला नसेल बोलायचं
नई नई, मला न् माझ्याकडे खूप गप्पाय ओवो, माझ्या मम्मी पर्यंत पण नई जाणार.
हां, म तेच ना, गप् पश्व मारायच्या ते सब्जेक्ट शोधाव लागतील आपल्याला, आता त्याच्या विषयावर एखादा विषय
नई नई, काय ग् माल तुमच्या बरोबर वाटत काहीच वाटलं नाई, कधीक झाले एवढे कॉल तर कळले पणे नाही. मी तुमच्या बरबर एवढे कॉल हॅंडल केले.
माझे मंग बहुतेक तुम्हाला दहा एक कॉल झाले?
हा, झालेय जास्त
हम्म! त काय नई मामाने थोडंस बागत काम सांगितलेलंये पण हे आ, चिकलात जायची काई हिंम्मतच होई ना माझी.
हा, आमी लय मम्मी लय चिकुल तोड चल बाळा, हम्म!
तरलाय का, नई ते जाऊन पायेल नई मी अजून.
बरय, मम्मीन ते जाते यो आमचा लय शांत बसला, त्याला पडवी आणलेलं होतं थोडा टाइम आवो तो घरात सोडलं का, तू काल मी नव्हती ना तुम्हाल सांगते, काल मी घरात नव्हती ना, म म्हणजे मम्मीन त्यांनी त्याला सोडलेलं, त्यानं तो त्यांच्या पाशी किचन मधेच बस -उन राहिला, त्यांनी बरोबर म अशी राग-राग करती, पण म त्याला खाऊ पिऊ घातलं. सगळं केलं. सगळं ती लक्ष ठेवीती. रात त्या दिवशी घरात आली, आणि मी ना अ दरवाजा बंद करून आणि मी दुवडून दिला त्याचा् दरवाजा, आन् तो माझ्या पशी ना, मी पलंगाव हॉलमध्ये झोपले. अन् तो तिथंच पडून रा तो ए ना त, बरोबरे ये ना, अ याच्यात खिडकीत लपुन् अन् तिथंच जोप उन घेतलं त्यानी माझ्या पशीच
हा हा.
आणि म मम्मी लय शोधीत होती, क मम्मी म्हणे अ काय नाव, मम्मीने काय नाव पाडलेलये, काईतरीच नाव पाडलय त्याचं.
माझ्यासारकेच नावं पाडेले का मम्मी न, सतरा प्रकारचे?
हा, त्याला काई तरीच नाव म्हणती, कधी मोनालीसा म्हनती त्याला
बरोबर आवो तो, जीव आसला घरामध्ये आपोआप प्रेम उत्पन्न होतय.
आणि हे मंग पयल्या दिवशी त आणलंय ना, तवात त काय म्हणत नव्हती नई का जेवायचं वगैरे ए काई खात नव, खाल्ल नव्हत तिच सारख चार टाईम चालू. त्यानी काही खाल्ल नाई. त्याला काईतरी दूध घेती का नाई ती विकत. त्याला दूध घेती का विकत.
हम्म हम्म
अ अन बर, अन काल मी नव्हती दिवस भर घरी. त म ती कोण सांभाळेल. त्याला कोण काय करील. तुला कुठ जायचय राहत अस तस.
हम्म
आणि बरोबर मंग. काल मी नव्हते त तिनी बरबर काढल. अन तो पण ए ना मी नव्हती ना तो किचन मधीच बसून रायला. अन म्या जर असली ना मग कुड कुड पळतो.
तुमचा बरा जीव झाला पण त्याला सोडून अन जायचा.
अवो माझ गन लक्ष घरीच होत, पण म आता कुड प्रत्येक ठिकाणी जायच म्हटल्याव त्याल सोड, माल नव्हत वा इच्छा नई का जायची.
हा
मम्मीच घरी चार टाईम सांगुन, अस न‌ई का घरी यायची ओढ. नाही तो घरी आहे. तो घरी आहे. अस, अस लहान बाळा सारख नाही का वाटत.
हा तेत बाळाच न आईची तरा झाली बाई, पोरग घरी माझ अस.
हा मी त्यांना विचारयच, काय काय हल्ल का नाही त्याला चार टाइम सांगून गेले. निघायच्या टायमाला भेटून गेले त्याला.
हम्म
आणि तो पण झोपेतुन उठला का लगेच माझ्या पशी येतो.
आम्ही नाही का मग, कुठ जायच असल का आम्ही मस्त तिला मध्येच ठेवून जायचो. ती पुढची खडकी जाळीची लावायची. म ज्ञानुला त्यांना जर वाटल ना तर ते तिथून तिला घेऊन जायचे. परत आणुन सोडायचे. तिथच खिडकीमधी. अन खिडकी लावून घ्यायचे परत.
खिळकीतच बसेल राहायची पण, पाऊस पाय हे पाय. ते पाय. लय भारी बसून रायच खिडकीतच ते.
नंतर आता हे पाऊस सुरू झाला ना तिला बहुतेक थंडी वाजायची. ती इकड किचन मध्ये येऊन झोपून घ्यायची आव रात्री.
याला किचन मधी ल‌ई आवडत.
मग त्या अस थोडासा बिन हवा दपती ना. हवा रात नाही ना अस एखाद्या रूम मधी. ते बरोबर किचनच शक्यतो मग
सर्दी जात नाही त्याची.
नाही, बर नाही वाटल काय अजून.
नाही ना सर्दीच गेली नाही. पण मग त्यांनी काहीच अस नाही का सर्दी झाली म्हणून मग मी एक करून ते करून काहीच नाही त्याच. सर्दीच झालेली आहे. हवेत नाही का, मग मी त्याला पांघरण वगैरे टाकते झोपल्यावर. पण मी त्याला रूममध्ये सोडायला आली का आमच्या रूममध्ये आणलं त्याला खेळायला थोड्या वेळ पाच दहा मिनट ती पण हटकून मम्मीशीच वाचरू न खेळत. त्याला एवढ आपण म्हणतो का नाही माझ्याकडें इथ तर खेळाल ते नाही का.
अहो आपल्याला अस वाटत का ह्या मा प्राण्यांला गरम होत बा अस. पण कधी कधी त्यांना आता हे त्यांच दुःखत असल्यावर त्यांना गरमायचीच गरज राहती बर का.
मग नाही, मी त्याला ना मी झोपले का दुपारी इथ तर त्याच्यावरहेट असे त्या छान असं मऊ मऊ त्याला बाळाच लहान बाळाच कसं बाळात आहे. घ राहता काय ते म्हणता ते यट आला. इतकं मऊ येते हा चलस करतो.
हा हा मग तिथं गरमाई असेल मग त्या पडवीमध्ये.
आजच नलं त्याला. बसूनला.
नाही नाही मग थोडंस त्याला बरं वाटाल बर का ते गारवा्यायला ठेवीचं गरमायला ठेवीचं आहे ना मग.
तर ते बाळतच्या रूम न येतो आम्ही. सकाळी मम्मी त्या बाळा त्याच्या इथं टाकलं तर त्याला ते लगेच. तिथं बसून राहिल म्मी जोका तती बाळाला तिथच बसून राहिललं पाहत किती वेळ.
हा ह.
मी नवती तर काल मरू किती. सोडलाच नाही त्याने मग म हॉलमध्ये सुद्धा नाही गेलं ति. किचन मध्ये आमच्याशी बसून राहील.
हा.
मी असले का मग तू जरा जास्त करतो. त्याला बेल्ट बिल्ट काहीच नाही आणिलावगा्याचा तर म्हटलेला खर्च चालू आहे. कोण त्याला भेलटा नाहीच झाल्ले काय का आणायच. आले.
बेल्ट आणायला पाहिजे. पण मग आम्ही नाही का नंतर ती रोजीच निघून जायची पळून जायची तर सापडत. च नव्ह्या आम्हाला.
आता हे सुद्धा आता पळून जात. एवढं फास पळत नाका दोन मिनिटात समजत पण नाही न तर गगत पण नाही.
अह तसच राहत ना मग ते त्याला गुंगराचा बेल्ट आणच पण तुम्ही.
हच लागल चालल मानायचं काय नाही म ऑर्डर करायला कल. अ ऑनलाईन मी शोअरन मागून घेते मी त्याला बेल्ट पण आणि ना बेल्ट आहे डायरेक्ट. आणि त्याला हे पणशी दोरी वेग त्या वेळेची गाळ्यातला पण. तो पण मला तू पॅक करायचा आणायच विचार पण माझं चाललंय हाान नाही ठेवायचं नाही का.
हम.
त्याच्यामुळं खरं.
काय तुमचं मनविधा आहे काय करावा काय नाही.
खरं पैशा मुच. हे आधी मला बोललेय का आम्ही इंजेक्शनचा वगैरे यांनी इंजेक्शनचा खर्च केला ना. मम्मी कसं पण करून बाकीचं केयला हँडल नाही कसं खायचं प्यायचं.
हम्म.
असा विषय आता पिढगिरी होती मग. मती झालं निघून गेला नाही का.
आमचं कसं आहे आता प्रत्येकाला आवड आहे मेन पैशावाल्यालाच आवड आहे आम. च्यागरामध्ये.
मग ते त्याच्यामुळे त्याच्याकडे मग पैसे असतात ते डायरेक्ट नाही घेऊन बिंंदास नाही का असे
म्हणतीच नाही ते बो अस.
हा. तस त्याच्यामुळ मग. मग मी काय म्हटले इतर ठीके जास्तीत, जास्त किती दोन हजार रुपये मला लागतील. यांनी दर्शननी पप्पानी इंजेक्शन मारलं असतं तर. पण मग त्या दिवशी दिले आठशेरुपये, इकडून -तिकडून मी माझ ऑर्डर करली होती ते आणून, तिथे पाचशे रुपये दिले. त्यात पोराने तीनशे रुपये खर्चून टाकले, मग पप्पा पण चार टाइम म्हणायला लागले, माझे पैसे, माझे पैसे. म्हटलं जरा घेऊन टाका, मी जाळी धुवून टाकते. मग काय करणार म्हटलं तुम्ही जरा, आधी बोलले आनोस तर, मग म्हणत होती मी तुला म्हण ते खरंय. म्हजे, खरच हे तुझ.
जाऊ द्या पा, विचार करा ते म्हणा मी मागच म्हणली. हाऊ सोस्त ठ्यावा.
तरी मला त्रास वगैरे काहीच नाही देत तो.
आव ते त्रास देतच नाही वो तो, जिवलई शानत राहततो.
तो स्पीड आहे पण, रोजीच काय स्पीड असेल याच्यापेक्षा? रोजी तरी काय असे बसून घेते.
नाही, नाही रोजी पडली, पडल्यानंतर रोजी शांत झालेलीय. रोजी आधी हाती नव्हती लागत आमच्या, पूर्ण बंगल्याला घर का, मारून गोठ्याकडे राहायची रोजी पळत. रोजीला लई स्पीड वा भयंकर, म्हणजे ते लागल का भागल त्याचा विचार नव्हती करे ती.
तसच करत होत मंग हे पण, हे एवढं पहत ना. हा तीनच महिन्या तुम्हाला सांगते, इथून इकडे, इथून इकडे इकडून, इकडं हॉलमध्ये तर डायरेक्ट बितवत.
हा.
त्या दिवशी वर म्हणत तांबव्या म्हणायच कशाला आणली कशाला नाही पण अस फोटो काढला मस्त, तुम्हाला म्हणू काय आणली. कशाला आणली असं- तसं, पण मग सगळ नादवलेली त्याला अस राग नही कुणी केला त्याचा.
हा, नाही ते रागण्यासारखा जीवच नाहीेतो, ते बरोबर. लळा लागतो माणसाला.
त्याने.
बरं चालेल चला, आवरून घेऊ आता. आणि फक्त फोन नका उचलु, तुम्ही मग तुमचा भेेत पा येल मी आ.
फ्री आहे मी कधी करा पण, नऊला करा, नऊ नंतर टेन्शन नाही.
बरं, एक फोनवर मामा बोलतील, एक फोन व रिया बोलल. म, बाकीच्या फोन वर मी बोलल.
चालल, चालल घ्या हँडल करून तुमच बी, आज करून घ्या आता कित किती झाल्या गं तुमच्या आज वीस ना? आतावी
हा, वीस झाले आता.
चालेल घ्या करून तुम्ही.
हम्म, चालल चालल.
हा. अकरा मिनिट.